येतोय का आवाज तुम्हाला?
येतोय बोला
तुमचे झाले का कॉल सगळे?
हो झाले माझे
सगळे झाले!
हो दोन तीन दिवसात केले मी
अच्छा किती दिवस झालं गेले होत म्हणजे
नाही मला पण टास्क येऊन पण चार पाच दिवस झाल की आता पाच सा दिवस झाले. टास्क येवून तीन दिवस केले मी कंटिन्यू म्हणजे रोज मी काय करायचे? सकाळी पाच काल, संध्याकाळी पाच काल करत होते, मी तीन दिवसात. ते तीन दिवसात झाले
हा हा हा अहो मी प पण करते थोडं माझं छोटं बाळ आहे. पण असं कोण एकसारखं कोण करायलाचं मागणा झालेयं कॉल.
हां तुमचे किती झाले मं?
आत्ता माझे प पंधरा चालू आहेत बघा.
तरी बऱ्यापैकी झालेचं की मंग.
हा मग अजून पंधरा करायचे आहेत कि तीस करायचे आहेत ना? हा मग अजून पंधरा करायचे ते पण कोण काय कराय लागलेत काय काय लेडीज अशा कराय लागलेत की दोन आता म्हणजे करताय कोणी केलं म्हणजे एक संगते पाच करतय नाहीतर मग कसे असं पटकन पाच. पाच झाले तर बरं पडचंय ना?
हो.
ते होऊन जातयना ना आपल्याला पण फ्री होतय त्यांना पण फ्री होतंय अस हा मग ते होतं कोणी कोणी लेडीज जातायंतं करतायत परत मग करतचं नाय्त. किंवा केलं तरी नाही तर मग नाहीच करत असं व्हायला लागल हो.
हा त्याच्या मस्त का टास्क हे खरं माहिती आहे का? काही नाही हे आता इथून पुढ टास्क नाही द्यायला पाहिजे दुसरे कोणते तर द्यायला पाहिजे. टास्क हे कसं होतं माहिती आहे का हे रिस्क के ना कस रिस्की म्हणजे रिस्की म्हणजे कसय म्हणजे अ ह्य त्यामधे वेळ पण पाहिजे ना ओ समोरच्याला पण आणि आपल्याला पण हा विषय म त्याच्यामुळ ते हा त्याच्यामधे वेळ नाहीये कुणाला त्याच्यामुळे हे फोन सब पॉसिबलच होत नाही कुणाला हा टास्क
हां हे असंच च आता घरातून का अस लेडीज ज्या काम
अनं ह्यामधे कसंय हे माहितये का हे आ पण दुसऱ्या कुणालाबी नाही लावू शकत ह्याला फक्त ह्यातल्याच लोकांना लावाय
हा ऍपवरच्या ग्रुप वरच्याच लोकांना हअ तेच ना नाही म तेच म जे वेळ ये ते कार्यत त बघा मी दोघी तिघींना केलते ते पाच पाच झाले ते काल एका ताईनी केले बघा पाच नाहीतर मग
त्या उज्वलांना लावला होता का
हा हा त्यांना लावला होता. त्यांनीच त्यांच म्हणजे पाच कॉलची लिमिट ओ
नाही आणि काय तरी करू शकतो की आपण पाच पाच
नाही नाही पाचच कॉलचे आता येतच नाही अब हे येतय की नाही होऊ शकत असं म्हणून त्या अँप वरतीच यायला लागलय आता.
हा का
नाही ओ होऊ शकत नाही आता माझी ऍक्च्युली मी एका ताईना केला म्हणल सहा कॉलची लिमिट होती मी त्या उज्ज्वला ताईंना सहा कॉल लावले होते तर त्यांना आता दुसऱ्या ताई होत्या एक त्यांचे पाच झालते त्यांचे अन् माझे म त्यांना मी एक लावत होत तर एक्स्ट्राच म्हणले होऊन जाऊ देत आणखी एखाद होऊन जाईल म्हणून तर नाही होतय त्यांना कॉलेज होत नाही वर हे आल्या लेअलर्ट याय लागलय रेड अलर्ट असं व्हाय लागलय
हूं हूं हूं
होत नाही हो म्हटलं आता म्हटलं हो सगळ्यांना बघावं विचारून बऱ्याच जणांना सकाळपासून विचारलं मग एकाच ताईने एकच कॉल केल करून घेतला हो म्हणलं आता दुपच्या वेळेत जरा थोड लेडीज फ्री असतात ना? हूं म्हणलं करावं आणि मा छोट बाळयं त्यातं यं झोपेल त्या वेळेत मला करून घ्यायला लागालंय ओ
हो तस असतं ते.
सारखं करायला येईना झालंय मला पण काय करायला होतयं का? तो झोपलाय तोपर्यंत जो बराच वेळ झाला झोपलाय. आता उठायचं टायमिंग झालं पण कोण म्हणजे फ्रीच नाहीेये प्रत प्रत्येकाला मेसेज करते मी करू शकते का? असं म्हणल कोणाचे करायचे असतील कोणा
त्या त्यानी नेहा बलके म्हणून आहेत त्यांना लावा की त्या वहीणीच आहेत आमच्या.
आहेत का?
हा त्याच्यामध्ये आहेत की ग्रुपमध्ये.
आहे का बघते मी नाही तर नंबर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय का त्यांचा?
चालतय की करते. नाही ती पण चालूच आहे तिचे पण.
हा हा मग ते मग ते होऊन जाईल माझे आता मी तुम्हाला पहिला माझा एक झालाय भीयतेक तुमच्या बर.
हो झालाय काल झालाय ना.
प्रामाणिक तुम्हाला करू शकते का तुम्हाला? वेळ असेल तर आ
हम्म आता नाही मला वेळ आता म ऑफिसमध्येध्ये आहे ना. घरी गेल्यानंतर मग संध्याकाळी. सहाच्या नंतर वेळ आहे मला. साडे हा ते पण सात वाजता एक कॉल करू शकताय, परत स्वयपाक वगैरे अस ते ना मला
हा हा आता किती वेळेचा ब्रेक असता
आता नाही आता माझी बॅचेस चालू हेत थोडं बसले होते म्हणताना मग तुम्ही मला दहा मिनिटाचा कॉल आहे म्हणून मग घेतला मी आता
ओके थँक यू! तेच म्हटलं कोणाला वेळ आहे वेळ आहे करते म्हणजे दोन्ही अ ज पण करते ना हे असले कार्याचं
हा हा कार्याचं पण कर. त्याच्यामुळे मग कस एक पाच मिनिट आता आहे म्हणून म्हणलं आता तुम्ही दोन तीन वेळेस मला मॅसेज केलेला कॉल करू काय कॉल करू
करायला म्हणूनच म्हणलं प्रत्येकाला विचरावं तरी ऍटलीस्ट नाही तर परत त्यांनी लिमिट दिली डायरेक्ट की तुम्ही दोन दिवसात करा तर मग पूर्ण म हेच होतयं ना, कि करून कोणाला करायचे एवढे कॉल ना अस होऊन जातंय म्हणून म्हणलं एक एक कॉल तर कोणाला जेवढा ब्रेक मध्ये वेळ मिळतोय भेट
नाही मी तुम्हाला त्यांचा नंबर पाठवते त्यांना
ओ त्यांचा नंबर हा चालेल कि करा मी म-अ-ता उज्ज्वला ताईंना पण मागितला म्हणजे कोणाचे म्हणजे त्यानुस त्या घेतातच ना कॉल? ह म्हणलं तो कोणाचा अस तिला अँवेलेबल तर प्लीज करून काय म्हटलं तेवढे झाले की टास्क संपले ना असं
होय किती मिनिटं झालेत आपले आता?
अ आत्ता पाच मिनटं झाली. ह-हा होय. तुम्ही कुठे राहता?
त्यामुळे इचलकरंजी नायी कसंय माहिती काय, ह्या कॉलमध्ये असं म्हणजे आपल्याला पर्स मला इमफॉर्मेशन जी द्यायची आहे ती अलाऊड नाहीये त्यामध्ये हा असं पण कस आहे आता उग कुठं कितीतरी माणसं म्हणजे नेम पर्सनल इन्फॉर्मेशन नाही दिली तर, मग बोलणार काय? हा विषय आहे ना.
त हा आणि असं बोलायचं तरी काय ना आता पली ओळख पण नाही ना असं हा ह तेच की आणि टॉपिक तर काय काढाय
हा मग दुसरा काय मग अन त्यांच्यामुळ अता आपण हे करत नाही नाही आता सगळे जण देतात इनफॉर्मेशन
होय तुम्हाला सुट्टी नसते ऑफिसला? हो का नाही नाही म्हणजे असं फिरायला वगैरे जात नाही का?
नाही आता सुट्टी नाही आता सध्या नंतर आता
अच्छा अच्छा होय हा हा हा म्हणजे मध्ये ब्रेक नाही असं उन्हाळ्याच्या सुट ट्टीत वगैरे थोडे दिवस....
हा जात असते मम्मीकडं पण आता खूप ऊन असत तिकड पण म्हणून नाही गेले ह्यावेळेस मुलाला पाठवून दिलेलं हम्म आता सुट्टी नसते मग जून.... जुलैमध्ये जात असतील
हा हा हा हा असय का
किंवा मंग गणपतीत जाते असं करते.
हा हा हां म्हणजे तुम्हाला पण ऑफिसला पण तेव्हा सुट्टी असेल असेल मग ते तुम्हाला बर पडत असेल हा हा हा हा. हा हा, अच्छा अच्छा आम्ही पल तेचय मी पण माझ छोटं बाळ त्याच्यामुळे माहेरीचय
हो माहेरी म्हणजे सांगलीला आहेत का तुम्ही?
नाही नाही मी इकड मुंबईला असते
हो पण तुम्ही माहेर सांगलीच म्हणालात ना काल?
नाही नाही माहेर सांगलीच नाही, सासर सांगली.
सासर
हा माहेर मुंबईला
हा हा असं आहे का बर
त्याच्यामुळे मग इथ तर एवढी गरमी आहे तुम्हाला सांगते. हो असं छोटे एवढ अस बाळ आहे त्याला कुलर च्या पुढ ठेवायचं ती एवढी हे झालीय जमणा झालय ते बाळ पण रडतंय हवा नाही. ले तर हा हा हो आणि त्याच काय कळत पण नाही ना आपल्याला आपण बोलू शकतोय न त्याला कोणी सांगायचं बोलायंच नुसत एकसारख रडत राह तर होईना झाले चक्कर यायला लागली अक्षरशा बीगर
नाय नाय नाय लय गरमी आहे इकडं पण तसचय आभाळ येत गर्मी आहे
हो ना हो तेच की
का सगळी का ह्या उष्णता भरपूरच सांगितलेली.
हो ना आणि आता आजचा पाऊस असं वाटतय की रोज असा आभाळ आल्या गत येतय एक पण पाऊस पडला नाही म म्हणजे पडला असेल कुणीकडून कुठे कुठे लांब पण हीत कुठेतरी पाऊस पडला नाही नुसत हा पाऊस अस आभाळ आल्या सकाळी एवढं येतय आभाळ काळवट अस वाटतय आ ता पडेल एवढा मोठा पडेल की, ते परत आभाळ कुठे जातय कुणाच ठाऊ आणि आबाळ असं बोलतात ना लय आबळ आल्यामुळ लईच गरम होतय.
किती महिन्याच बाळ आहे तुमचं आता
आत्ता सव्वा महिना होऊन गेलात त्याला
हा भई बापरे आताच झालाय ना म
त्यामुळ छोट्याय म तेच म्हणतोय त्याच्या वेळेत मला करायला लागतय सगळं म्हणजे मला माहि नव्हते मी पहिल्यापण त्या आलत्या ना यअ कॉल्स नम्म करायचेत पहिल नव्ह त घेतल पण आत्ता म्हंटल आहेत. त करून बघाव ट्राय वेळेत बाळाच्या जर झाल तर काय होत ते बसून बसून करायला कंटाळ येतोय झोपायच नुस त काम आहे. म म्हणलं करावं हं म्हणल म्हणून होतय का तर ते असं बऱ्याबै तशा प्रतिसादच देण झालेत....
होत तस आता म संध्याकाळी काय करील मी सहा वाजता एक मी इथन बाहेर पडले ना ऑपिस म तुम्हाला एक क मेसेज टाकते मी त्याच्या आधी एक पढायच्या पाच मिनट आधी..... मग करू शकताय तुम्ही त्या टाइमिंग
अच्छा मला....
टायमिंग मध्ये मला
अच्छा चालेल मला सांगाल तुम्ही तेवढं तुमचे मेसेज टाका किंवा हा
टाकते मी म्हणजे मी सहाला बाहेर पडेल तो पर्यंत तुम्ही मॅसेज बघताल ना माझा एक- पंधरा अर्धा पंधरा हा बस करा मग सहाला करा बरोबर.....
हा म्हणजे हा आता माझा तुमच्या बरोबर दुसरा झाला मग अजून मी तीन करू शकते तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर?? तुम्ही मेसेज टाकेल तर चालेल
चालेल
हो ठीकये ताई ठेवू का मग ना नाही अजून आहेत. एक मिनिट हॅलो
दहा मिनटं झाले.
हं नाही अजून दोन दोन सेकंड हा आता झाल ठीकये ठेवते ताई ह वेळ असेल तेव्हा सांगा.